कुठं आहते रे?
हाय तिथं बाकड्या बसलोय.
बाकड्या होता रे इथं म चाल तू तुला बोलवा येणार होता घरला जरा.
का रे?
काय पुढच्या सोमवारीे फिराय जायचं म्हणाय लागल्यात पोरं. ते प्रेम्या आणि ह्यो म्हणत होता ब्रो जाऊन इऊया कि इथं धबधब्याला. नाही अजुन.
मग खरं कोणी हे नी हे काढलयं खरं कोण कोण म्हणार हाईत
आपणचं जायचं कोण कोण कशाला जायाचं.
आपण म्हणजे आपण देवळातली?
मग जी येतील ती जाऊया कि एक चार पाच जण येणार काय लय येणार नाहीत कोण.
हम्म....
सोमवारचं जाऊया म्हणतयं बघूया काय खरोखर गेलेल बी नाही कुठंतर हिकडं तिकडं.
हम्म जायला जाऊया सोड त्यात काय. मला बी अ सगळा सोमवार जातोय माझा घरात बसून.
उद्या जरा हे कर की पुढच्या वेळेला जरा आवर कि लवकर.
किती वाजता जायचयं काय?
हम्म...
कितीला??
किती दहा अकराला जाव्या.
हम्म अकराला आवरतंय आपलं.
आवरणार की त्या दिवशी. बघायचं नाही तर बुरसच जायचं रे तिकडं तिकडच भिजून यायचं. म बाराला जायचं आवरल्याव.
हम् कुठ जायचं हाय काय, काढलयं काय खरं कुठ जायचं हाय??
राऊतवाडी इथं तासा भराचा रोड.
अ सवांशकारला सुट्टी नसणार.
ती काय सुट्टी असली तरी इतचं नाहीत, आता तुषाला बी काय घरात असतोय तुष्या ती
ते तयार झालत आता कारण गावलयं.
कुणाला??
तुषारला?? आजीचं कारण आजीचं कारण ऑपरेशन दवाखान्याला जायचं हाय. ते साखर वाढल्याली पायाला जखम झाली. हळूहळू कधी पाय अंगठा काढा, हे काढा, ते काढा असं होत जातंय. व्हय शुगरच कि.
कधी माहीत नाही आम्हाला.
झालयं आता महिनाभर दवाखान्यात हाईत तेनी.
कुठली आजी ती हिकडली शिवाजी पेठेतली काय
हम्म शिवाजी पेठेतलीच कि त्यांच्या मामाची.
मामाची आई व्हय. हा, हा, हा नाही मला काय बोला नाही बाबा त्यो. नाही मला काय बोललेला नाही त्यो.
मगाशी आलतं त्याला बोलालतो तोपर्यंत जरा ऐकला आणि गायपच झाला.
हा मी फोन केलता काय निम्मच ऐकला आणि ठेवला बाबा फोन मला काय कळाल नाही कुठं हाय काय. आता तू आल्यावर कळालं हॉस्पिटला हाय त्यो. हम्म मग भेटाय जाऊया काय उद्या आज्जीला तेंच्या?
उद्या व्हय?
हां तुला कधी वेळ हाय कामावरन कधी येणार हाईस काय?
कामावर नाय मी आठ वाजता.
चालते मग आठ ला जागा.
हम्म, जागा की होय पर कुठल्या वॉर्डाला ठेवले, काय कसं काय?
फोन लावा की उद्या तिथे गेल्यावर, कुठल्या वॉर्डला ठेवले विचारा.
आज ऑपेरेशन जरा लवकर झालं असतं कि नय आज आपण पळा गेलो असतो.
कुठल्या हॉस्पिटलला ठेवले सी पी आर काय ऍपलला ठेवला?
सी पी आर लाच असणार.
हा बहुतेक तिने इथं ठेवला वाटतं रे ते गंगाश्रम दावाखाना
व्हय.
असं वाटायले मला.
मामा तर म्हणते शिप्याला चाल
मग शिप्याला ठेवले का? एकदा विचाराला पाहिजे, त्याला कुठं ठेवले.
विचारा-विचारा उद्या विचारा मग जाऊया.
चालते. फिक्स झाले सर उद्या.
व्हा, संध्याकाळ ला लईज लांब चालणार नाही रे खरं. भेटा देतात, नाही देत्यात असं होत आणि
बघतो की माझं कामाच कसं काय-काय होते.
हम्म, तुझीही सुट्टी होणार नऊ वाजता.
अरे तेच बोंबला लागल्या रे, बघतो ऍडजस्ट करतो थोड मी उद्या.
ह्म, चालतेच बाकिच्यांना सांगा जाऊया.
नको- नको दोघंच जाऊया, आपण बाकीच्यांना नको.
का?
कशाला, धबधब्याला जाया रे बाकीची घेऊन दवाखान्यात कशाला बाकीची?
अळे
आं, कायलं?
संत्या खाली चालेलाय, म्हणून काव काढलंय.
हॅलो.
हॅलो येतेय, का आवाज? हॅलो. ते संक्या खाली चाललेला घराकडं का चाललेस?
हॅलो.
याला कि नाय आवाज? हॅलो. हॅलो. मग कुठंय आता मग? व्हय. हम्म- हम्म- हम्म. मं. मग मग प्याला गेला कुठं काय जेवाला बिवायला जाताय का? हां हा. जाऊव्या अकरा- बारा वाजता जाऊया, निवांत जाऊया सगळे जण.